हॅलो. हॅलो हा माझी वॉइस येते ना तुला माझी वॉइस येते ना तुला. हा तर मी ना म्हणजे आ पण कुठं कुठे फिरायला जायला पाहिजे. जी ह्या टॉपिक म बोलते
ओके.
हा तू मला सांग तुला कशाने ट्रॅव्हल करायला आवड तं.
मला ब बस नाही सॉरी ट्रॅव्हल्स असतात ना ट्रॅव्हल्सने किंवा अ टू व्हीलर, फोर व्हीलर.
अच्छा म्हणजे अ म्हणजे ट्रेन वगैरे असं आवडत नाही.
अ ट्रेन आवडते पण जास्त कधी गेली नाही ट्रेनने.
अच्छा आता मी तुला सांगते. ता बघ ट्रेन, चा प्रवास कसा असतो ट्रेन म हा थोडफार पहिला स्टार्टिंग ला त्रास होतो आपल्याला कि हा ट्रेन पकडा सीट साठी थोडं हे असते चिकचिक होते. पण ट्रेनच्या प्रवास मध्ये कस होत. आपल्याला सगळ्या निसर्गाचा अनुभव घेता येतो परत हो येत्या जरा. तर काही काही गोष्टी येतातच ट्रेन मध्ये खाण्यासाठी की हा वडापाव झाला सम समोसा. झाला चहा? कॉफी. हे होतयच.
आणि ट्रेन ने प्रवास. तर ते वीस ते इतकी झाडे बघायला मिळतात. हे पण आहे.
त्याच्यानंतर न हे तर प्रवासाबद्दल झालंस कुणाला कुण कशाची आवड असते तर कुणाला कशाची? म्हणजे समज आता आपण एक एकादी ट्रिप प्लन केली तर फ्रेन्ड फ्रेन्ड मध्ये तर तुला यायला आवडेल. का म्हणजे आम्ही करत होतो.
ओके कुठे कुठे जाणार आहे तुम्ही
जैसे की बग. आता म्हणजे सर्वांना इंटरेस्टिंग आता सगळे कशात इंटरेस्ट? दाखवायला जास्त करून ते आता आले ना नवीन ट्रेंड मध्ये बंजी जंपिंग म्हण ट्रेकिंग म्हण.
हा.
ते सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे सगळ्यांना तर हा तर ट्रेकिंग साठी तर आहे. ठिकाण मला माहिती आहे तर मी सजेस्ट केलं होत सर्वांना तर तेच मी तुला पण सजेस्ट करेन. की ट्रेकिंगसाठी आपण अ हरिहर फोर्ट तुला माहितीच असेल नाशिकच
हो माहितीय. ऐकून माहितय कधी गेले नाही.
हा हा ते म्हणजे वर्ल्ड मध्ये की नाही थर्ड ते फोर्थ नंबरला येत सर्वात डेंजरस फोर्ट ट्रेकिंग साठी
ओके
ते चा शेप कसा आहे माहिती आहे काय थम्स थमरेज शेप आहे म्हणजे आपला अंगठा कसा आहे ना.
अंगठ्या सारखं हा.
मी माउंटेन ट्रेकिंग साठी पण खूप असं. निसर्गजनक आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला सर्व असे धबधबे म्हण किंवा अ पाऊस पडला वगैरे तर सर्व असं दुकान झाकलेलं झाकून जात ते पूर्ण
म्हणजे दिसाय निसर्गरम्य वातावरण आहे तिथं.
आणि त्या आजूबाजूला जंगल, दऱ्या -डोंगर आहेत. पण स्टार्टिंगला आपल्याला भि भीती वाटते चढायला कि हा बाबा काय सपोर्ट नाही काय नाही कसं चढायचं. पण तिथ पण सेफ्टी लेवल - - तर आपल्याला अ- - नुसतं नॉर्मल म्हणजे असं धबधबा वगैरे बघायचा असेल नॉर्मल एकदम - - तर आपण फक्त फर्स्ट लेवल पर्यंत जाऊ शकतो. तो. बाकीचे जे पुढचे दोन लेव्हल असतात - - ना ते आपल्या ओन रिस् वर असत कारण की वर जाण्यासाठी तिथं प से सेकंड आणि थर्ड ला ना कुठली हा कुठलीच सिक्युरिटी नसते.
ओके. म्हणजे त्यासाठी सिक्युरिटी अजिबातच नाही आय आणि तुम्ही जाऊ शकताय पण
हा वरती जाऊ शकते पण तुमच्या ओन रिस्क - - वरती हा बाब - - काय झाल तर तुम्ही जबाबदार असणार हां म्हणजे तथून तुम्ही - - पडला काय झालं तर ते तुमचं काही सामान जरी हरवलं. तरी ती तुमची जबाबदारी की हाबाबा तुमच्या चुकीमुळं ते तुमच सामान हरवलं किंवा तुम्हाला दुखापत झाली. बरोबर असं तिथले रूल्स आहेत. आणि परत फर्स्ट स्टेप ला किने सि - - सिक्युरिटी कशी असते की फक्त जे पायऱ्या आहेत म्हणजे जे खड्डे टाईप पायऱ्या आहेत त्याच्या - - असं पण नाही की हां बाबा प्रॉपर पायऱ्या आहेत. आपण आपले हात अड चकून अडकून तिथे चढायला लागतय. अशीच सि- - स्टिम हाय. तर चढताना आपल्याला पहिला स्टार्टिंगला फर्स्ट स्टेप आपण क्लिअर करतो ना आपल्याला काही एवढं वाटत नाही भीती वाटत नाही काय नाही. कारणं की नॉर्मल स्टेप आहे नॉर्मल स्टे - - पण स्टेप स्टेप स्टेपला कसं पूर्ण शेवाळ भरलेले असतात त्या पाय - - ऱ्यांना हात घसरला किंवा पाय निसटला तर कोण रिस्क - - घेणार असं अशी पण होते ना काही काहीचं धाडस होतय बाबा जायचं पण काही काहीचं होत नाही. तर म्हणजे असं ग्रुपमध्ये काय डिस्कशन चालू होत की बाबा फक्त फर्स्ट फ्लोर आपण नुसतं धबधबा वैगरे बघून नॉर्ल ट्रेकिंग करून रिटन येऊ.
हा चालेल.
हा. कशाला उगाचंच आपला रिस्क घ्यायचं.
रिस्क नको.
हा नॉर्मल आपल्याला जेवढं निसर्ग बघायचा आहे तेवढं बघू पण लोक काय म्हणतात माहिताय आपण जरीच नुसतं सेकंड टप्पा जरी पार केला ना तरी इतकं सुंदर दिसत. तर तिथून सर्व
वातावरण छान आहे हा.
पण रिस्क पण तेवढंच.
भरपूर. ते हा. म्हणजे बरं. सगळ्या जगातील सर्वात मोठा आहे तो फोर्ट.
अ सर्वात मोठा नाहीय त्याच्या आधी पण हा तिसरा का चौथ्या नंबरला आहे. त्याच्या पुुढे पण अजून हम्म. त्याच्या पुढं अजून दोन तीन आहेत पण त्यांच्यावर जायची रिस्कच लोक लोक घेत नाहीत ना. ह्यांच्यावरच फक्त आणि ते पण त्या ज ते जे दोन तीन नंबरचं फोर्ट आहेत त्याला पण सिक्युरिटी नाही हेला फक्त सिक्युरिटी फक्त फर्स्ट स्टेज पर्यंत आहे त्यांच्या पुुढे पण लोक तयार होत नाही की हा बाबा आणि तिथं त्या फर्स्ट म्हणजे आहे थोडं स्लिपरी स्लिपरी आहे पण तिथं सिक्युरिटी असल्यामुळे आपल्याला एवढं भीती वाटते. त नाही ना ग.
हो ते पण आहे.
आणि ना ति तिथं एक फेमस स सोडा ड्रिंक भेटते सोडा ड्रिंक.
सोडा ड्रिंक. म्हणजे ते अफोर्डेबल वगैरे आहे ना. स्पेशालिटी आहे पण ती अफोर्डेबल पण आहे ना.
ते सर्व आणि जेनी ट्रिप पण आपल्या अफोर्डेबल प्राइस मध्येच होईल. इथून तिथे जाण्याचा खर्च फक्त साडेतीनशे रुपये आहे.
साडेतीनशे आणि ट्रॅकिंगला म्हणजे साहित्य वगैरे त्यांचंच अस
नाही आपलं आपण घेऊन जायचं की आपल्याला काय लागतील, फक्त ग्लोव्हज वगैरे कारण की नाही जाताना लागतील ग्लोव्हज खरंच जर ते लोक बोलले की काढा. स्लिपरी आहे तुमच्या हाताची ग्रीपच लागेल, तर मग आपण काढून ठेवायचं. कधी कधी तिथं चप्पल? पण घालु देत नाहीत सांगतात की बाबा स्लिपरी आहे. तुमच्या पायाची ग्रीप तुम्हीच ठेवू शकताय जर आप पण कधी कधी होत ना? एकदमच पाय घसरला की
घसरला हो ते पण आहे.
तर त्यामुळे ते बोलतात अनवानी पायान जावा आणि पा पायाला सारखं माती घासत ते रहावा म्हणजे मातीन कसे ग्रीप
ग्रीप राहते हो
जितकं पण शेवाळा अस -सेल तिथ जर आपलं पाय कोरडे असतील तर नाही शक्य
घसरू शकतात होय.
हा म्हणूनच तर तिथं काही काही इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. की हे सामान तुमच्याकडे हवं किंवा नाही. ते लोक सांगतात बऱ्या हा हा मोबाल मोबाईल चालेल मोबाईल चालेल मोबाईल चालतो मोबाईलचा काही ईशु नाही. हो खाण्यापिण्याच्या वस्तू मोबाईल वगैरे. वगैर लेल मग आपण कॉन्टॅक्ट कस? करणार नाही का घर?
हो ते पण आहे, हा नाही म्हणजे ट्रॅकिंग करते वेळी.
नाही नाही कस मोबाईल काढू देत नाही बाहेर ते मोबाईल आताच ठेवा लागतय.
हा.
इतर वेळेस तुम्हाला मोबाईल अलावुड आहे. पण आत तिथं वर चढताना मोबाईल खिशातच ठेवा. एकदा तुम्ही पॉईंटला पोहोचला ना मग तुम्ही फोटो क्लिक करण्यासाठी वगैरे, काडू शकता, पण जोपर्यंत पॉइंट ला पोहोचत नाही ना तोपर्यंत नाही.
ओके.
अशी त्यांची काही रूल्स आहे. हो मी एकदा हो हो, मी माझ्या भावासोबत एकदा हरिहर फोर्टला जाऊन आले. मी. म्हणजे बघितले आम्ही फर्स्ट. लेवल पर्यंतचं, गेलो होतो त्याच्या पुढे नाही. खूप जण जातात पुढे जात तात खरं. ते त्यांच्या ओन रिस्क वर असते परत काय दुखापत झाली काय झालं तर कोण रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत ना ग तर कशाला आपण रिस्क घ्यायचं आप पण आपले जिथं सिक्युरिटी आपल्याला वाटते, की हा बाबा हा लेवल. आपण करू शकतो. आपण तीत. कस कराय कॉन्फिडेंट होऊन. कायतर. चुकीच पाऊल उचलण्यापेक्षा, हम्म म्हणून कारण कि ते वर्ल्ड डेंजरस फोर्ट मध्ये येते म्हटल्यावर, काहीतरी असणारच ना, तिथे पण
हो, डेंजर असणारच की त्याच्यामध्ये. आता एवढं.. आपल्या हेनी सांगितले, पूर्वजांने म्हटल्यावर आपल्याला पण तेवढं ऐकायला पाहिजे. त्यांचं
हा, म्हणूनच म्हटलं की ते जेवढं आहे, तेवढं असू देत. जेवढा आप आपण चढू शकते, जेवढा आपण करू शकते तेवढा आपण करूया.
चालेल की, अ मग मी पण येणार ये. माझं पण ना नेम घ्या. त्यामध्ये,
हा ठीक आहे. मी फ्रेंड्स ग्रुप मध्ये, हो फ्रेंड्स ग्रुप मध्ये सांगेन की, असं असं माझ्या आणखीन एक, फ्रेंड आहेत. ती पण जॉईन करते, आपल्याला मग आपण अ सात आठ जणी होतोयं. सात आठ जणी होतो म आपण सात आठ जणी अस च म्हणजे जेला एकदम हा डिस्कस करून एकदम ठरूया की कशान जायचं ट्रेन न जायचं ट्रॅव्हल्सने कारण की दोन्हीला बजेट सेमच आहे अ ट्रेनं गेली तरी साडेतीनशेच आहेत. आणि ट्रॅव्हल्स न गेलीस तरी पण साडेतीनशे आहेत.
हा चालतय मला पण बोला
हा इथून ना फक्त साडेपाशे किलोमीटर आहे.
साडेपाशे किलोमीटर
हम साडेपाशे किलोमीटर आपल्याला ट्रॅवल कराव लागेल हो हो नक्कीच मी कळवेन तुला कधी काय आहे. सांगेन तुला
चालेल ओके हा ठीक थँक यू ओके